हा बोला
तो म्हणते वहिणीचा फोन आलाता ना मग
हो ते म्हणते की मी बाहेर चालली म्हणते तुले दहा पंधरा मिनिटात मी फोन करतो म्हणते आल्यावर मंग ये म्हणते. नही ये म्हणते मी फोन केल्यावर
म्हणजे उशीरा येणार हे.
हा आता दहा पंधरा मिनिटं म्हणजे दीड वाजतेस. या आले पार्लरमध्ये गेल्यात त्या दुसरीकडे त्याचं प्लकिंग ते करायले.
ह मंग जेवान खावान करून. पाणी पाणी खीर ते आलेली म्हून त्या सोबत चाले जाय
हो ते आल्यावर फोन करतो म्हणे तुले मंग ये जो म्हणे.
हे जेवली का देवीका.
नाही जेवली नाही ती डब्बा खाल्ला वाटत तिनं. डब्बा पाहतो मी दोन मिनिट पाहतय मी.
पाणी गया अभी भी वष ह त सकाळीचे
मायाजवळ आहे म्हणे दहा रुपये गेली ती घेऊन कुठं गेली त.
हूं!
खाल्ली ती न अर्दी पोळी खाल्ली.
ह पातळ ते मिरच्याच राहू द्याच. ते पातळ बेसन करून द्यायचं असत. शंभर होते काही बोलण नाही लाग काय कायच आहे ते ते कसं काय हे आहे का काय शेअर मार्केट आहे का?
आमार बोलाल लागते ते राम राम. ते बेसन टाईम असल तुयाजवळ ते बेसन हे करून घेत जरा तेल बिल टाकून. तस तसच चांगलं लागत नाही पाणी जर टाकलं तर मग हे बांधावून जाईल. कोणास तरी नंबर लाव अरे येलची फची पकड फ छत्तीस लागली लक्षे पंचवीस लावच खेळूग तुम्ही का सांगा होता. हि तुम्हाला हे स्पीकरच आहे हे आणि तेचा आवाज येत बरोबरला कळलाथो काय नाही सहाज नववाला न च चपकडल सय हव वा वा जेवणार त आहे ते कोरडा जरास हे पि बनून ेऊन दे ना त्याच्यात टाईम जरा असेल तर टाईम जर असा ना थोडासा काळ मिट त्या यायच्यात नाही आपल्या गडव्यात नाही
हा बनून संधी काळ काळ मी टाक
हम्म हो पिझ्झा फ्रीज मध्येच ठेवतो मी हो हो
ांग हो
स वेसेन पल्लं
म माती म्हटलं माहिती त्याला लावून जाऊ का म्हटलं
हम्म
जेवळून घेऊन काही असंत पाय देऊ नाही म्हणे जा म्हणे म कुलूप लावून कुलूप लावून चाललाल मग हम्म हम्मम मंग देवते ती
म्हणजे होते म्हणून त काल ते केलं तिले तर दीड पोळी जेवली ते त्याच्यासोबत सकाळी
मी बरोबर नाही
हम् हम ते हे होत ते
नाही ते जास्त बरोबर नाही
हम्म हम
आज बघ आज बो ल क क होता धनना दे मशू ध्यान त आणतो पूरवाला अन न राल म पाकी ॉल आता काय दोन बी आणले ते तर राहते
ह
हो ठ सलीीस तारखेच्या नंतर मस तारखेच्या नंतर बा ते म्हणजेवकाळी पा सांगेऊ ना मग तयार कुठं करू राल ते कुंड्यात आ ते मला तर पठ्ठा सुधी लागे ह हम्म एक तर घरी तयार करत नाही कुंडीच नाही तर मग दुसरीकडे कुठं करत अस ते पोटत अपार्टमंट
अळून राहील तो
अन मग वाळलेला सतन वाळलेल पॅक करतात आ प्रकार आहे त्याच्यानी एक वाढलेलं भिटत एक रला डबा असतो. ना आपल आपल हे लोखंडी त्याच्यात भेटते पण ते जरा हानिकारक वाटते लिक्विड विक्विड टाकून म्हणजे खराब नाही व्हनार म्हणून ठेवत असतील ते
हम्म हम्म.
हे ते जे आयटम खराब होणार आहेत हम्म असं कां देत म्हणून ते लिक्विड वाला आणत ते डब्यावाला आणत नाही
हम्म.
हम हे पाकिटवाला कसा आहे चांगलं राहायते का? हॅलो. पाचे डोळला चांगला राहायते हम्म ते का खास नसते भेट्या हा हम
लय मोठा अस
त्या दिवशीच पाहिला ना, हा युट्यूब वर व्हिडिओ युट्यूब वर पहिला ना व्हिडिओ ते असं तयार करते शेती ज असं शेड मध्ये डायरेक्ट असे पोते बांधून राहील त्याच्यातून असं ते बी टाकून त्याच्यातून डायरेक्ट उगवत असते
हम्म.
असं बांधून ठेवते लटकून त्याच्यातून नि
ते
हम्म तय पाहिला ना तो व्हिडिओ बरं केलं म्हटलं मग काढून ठेवतो म्हणून आपले हात पाया धुतले. क बल ए पंग कल्ली लाईन गेली ती मग बेट बीट बंद केला निघालो बाहेर काम चालू जिल्ह्यातला महाराष्ट्र सरकारनं दभार फेरणीसाठी काष्टतकारासाठी तरतुद केलेली आहे. हम्म त्यामुळे तुम्हाला टायमिंग नाहीे माहित आता आता आता चालू गेला आता आठवन राहील काय? पाच रिक चार हजारय काही आ झा जवद काही घेऊनका आहे ना तरी चार हजार रुये पतीस रुय फरक पड चार हजार रये बघून टाईम घ्यायला वाय घालत ते बनवून टाकण तेवढं मात
हो बनवतेना टाइम ह लागत
आगरब शोधून त प्रस्तत किती वाजता येतो म्हणे
तिला आता दीड वाजतेच ते आताच गेली
ब घेतलेले टाईम येई ना तु
नाही म तिकडून अडीच वाजता निघेल न त कोण तिकडे
गायडा घ्या का कसं कराव मग गायडा घेऊन घ्यायच्या क
घेऊन घ्या ना कारण की तसही दिलं बसाच
काय ते हेच तर अभ्यास क्लिअर करत नाही कधी कराव ना घेऊन द्या जे करन ते क ना जास्त अभ्यासाची मगा लागाली पुरत गती ह जास्त ब ांले तथ परेशान होती तर म बाहेर आताय का अजूनस् पाहताय
हम्म हो पाहिले चालली
अ पैरी व्याच आहे गाडी आहे काो गाडी नाही ज मौके होता मजूत कर
पौरयती
म मागला बा बा खक्त ख खय का आणि जे ललं आहे खर् लाून खर् लाूनणार स्वतः अज परशनी चला म बनता न येत ना मग ते ज स पाहिजे तसं म का मला झा ब बत मज नेऊ बोले म आता पाघ गोष्ट अ बोल बोलना भी नाही बोड बो की खेेते जा कर मान्यावर म्हणून ठुून झालं की मगे आल्या बरोबर प्याच काम राहिते ट गरा गरोब हम्म मता ह हा ते ताजं असलं की चांगलं का दाज दाज जी आहेु म्हणजे गनस्पती ला काय मग् पत्या स्वपन होत चाल होर पवाला ते कडीर संध्याकाळी संध्याकाळी ा कर हम् कारण मग हळ भाजे गेल नाही तू्या सोमवारी
नाही या सोमवारी केलेच नाही भजे मिलं तेल हे करल मग करील म्हटलं
कराजे असते झाला तर थोडस राहिलं ते ह् थोडसच राहिलं आता
हम्म हम्म